हॅलो, हां, येतोय येतोय आवाज.
हां, आपल्याला कुटुंबाबद्दल बोलायचंय.
हां, बोला ना मॅडम काय म्हणताय? तुम्ही कोणत्या कु कुटुंबामध्ये राहताय जॉईंट फॅमिली?
आम्ही जॉईंट फॅमिलीमधे राहतो. आमचे, आम्ही पाच जण आहे फॅमिलीमध्ये. सासू सासरे, आम्ही दोघं आणि एक माझी मुली.
हां. बाकी आम्ही पण नाही, आम्ही जॉईंट फॅमिली नाही. मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा राहतो. मुलगी शिक्षणात साठी पुण्याला असते. आणि सासु सासरे गावी असतात. शेती आहे ना आमची गावी.
अच्छा.
हां. आं दीर पण तिकडेच असतात. हां काय म्हण त्या माझं
तुमच्या मताने कोणती फॅमिली चांगली असते?
जाईन जाईन करण एकट असलं ना की सगळे काम स्वतः म्हणजे सगळं अडजस्ट करून बाहेर जरी जायचं असलं ना तरी सगळे कामं पहिलं तर तेच असतं टार्गेट. तु जॉईंट फॅमिली मध्ये असतात ना घरचे.
पण वादविवाद पण तेवढेच असतात, जॉईंट फॅमिलीमध्ये.
आता ते तर आपण एकटं राहिलत. तरी शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत पण चालूच राहतो मग त्याच्या ऐवजी घरात चालू राहिलेलं बर आहे ना,
डिपेंड राहावं लागतं ना?
पण आपण ते ते असत ना, काही ते शेजार माझ्याशी झालं, आपण तेवढ्या पुरत तेवढं ते विसरून जातो. पण घरातल्या घरात जर असलं ना, कि माझा एक अनुभव सांगते घरातल्या घरात जर असल ना? डायरेक्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीत टेन्शन येतं. काय होईल, काय झालं कस होईल? कंटिन्युअसली माणूस असं काही थोडं झालं की, घरात वादसारखं आपल्याला आपल्यामुळे चुकीच्या गोष्टी घडता येत. किंवा समोरचा व्यक्ती चुकीचा वागून पण आपल्याला चुकीच ठरवतोय त्यावेळे आपल्याला खूप पस्ताव येतो, की नाही बाबा आपण एकटंच बरे असतो.
हा, बरोबर कधी कधी वाटत तसं.
आणि त्यावेेळेस तर असं वाटतं, पण मग त्यावेेळेस असं जाणव की आपलं माहेरच बर होतं, आनंदी तर जॉईंट फॅमिली तरी पण आपल्याला कुटुंब फक्त आपल्याला काय असत? एक थोडं फार काम वगैरे करायच, कामात मदत करायची त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोण त्याच्या गोष्टी टेन्शन.
म्हणजे जबाबदारी नसते ना, आपल्यावर काही तर आपल्याला जे का सांगितलं ते आपण करणार दुसरं काहीच विचार
आहे तस प्रत्येक गोष्टीत फायदे आणि तोटे आहेत. समप्रमाणात पण मला असं वाटतं, म्हणजे मी माझी पहिल्याच पासून इच्छ होती, ते कस असत जे आपण मागतो का मला तर तसच होतं, त्याच्या विरोधातच भेटत. पहिल्यापासून म्हणायची मला जॉईंट फॅमिली आवडते, जॉईंट फॅमिली कारण मी लहानपणी राहिलेली आहे, जॉईट फॅमिलीमध्ये.
हा पण मग ती वेगळेच असते, आणि पण गावाकडे जॉईंट फॅमिलीत राहिलोय पण मग ते आमचं तर कुटुंबात असं होतं तिकडे, कि म्हणजे माझ्या काकू आजी आणि माझी मम्मी आम्हाला जो अ चं म्हणजे समजायला लागल तस आम्ही एकही दिवस डायरेक्ट हा भांडणा विषय त्या घरात ऐकलेला ऐकला पण नव्हता हा मा- माणसा माणसांमध्ये व्हायच त्यांच कस व्हायच तो ट्रॅक्टर घेऊन गेला, मग ट्रॅक्टरचे पैसेच नाही आणून दिले मग तो ट्रॅक्टर घेऊन गेला ते पैसे ते त्यांचं ते चालायचं, पण बायकांमध्ये कधी जास्त नाही आठवलं की तू भांडे मी भां डे घासलेत बसून राहिली तु, मी कपडे धुत होती आणि ती बघत होती. हेे विषय आम्ही तिकडे नाही पहिले, पण मग मी जेव्हा म्हणजे मला ही खूप असे हे होती नाही का? घरात आपण आधीपासून सर्व एकत्र राहिलोय तर मग, मी तर गावाकडन अ आमचे अ सासु सासरे जे होते, ते गावाला असताना मी पण झाल्या झाल्या एक तिकडे आढलं पण मग आज कुठ तरी असा पस्तावा येतोय की, नाही तिकडेच बरे होते.
काय ती लग्नाची लाईन लग्ना आधीची लाईफ खूप डिफरन्स असतो, ते आधीचेच दिवस छान वाटतात.
हो, सिटीत राहून आपल्या सिटीतले विचार येतील असं मला म्हणजे त्यांच्याकडे बघून जाणवायचं. त्यांच्या राहणीमानात भरपूर सुधारणा आफनग ते विचारात सुधारणा नाही अगदी आपल्याला कुठेतरी आपण काम करू आपण आपले टेन्शन मध्ये असतो. नवर्याच टेंशन मध्ये असतो आणि मध्येच त्यांच एकदम शुल्लक कारण वरण इथे हे झाडूच लागला नाही, इथे कपडेच व्यवस्थित धुतले नाही असे छोट्या-छोट्या कारणा नावरून कारण शोधायचे आपल्याशी उगच मग बोलायला आणि कस आताच्या काळात खरच सांगते. की आपल्या आई-वडिलांनी जे स्वण त्यांच्या जवळ जी सहनशक्ती होती ती आपल्या
त्या आता नाही आता पेशन्स कोणाकडेच. नाहीयेत छोट्या-छोट्या गोष्टींवरून लगेच टेम्पल
छान वाढुन
हो आणि माझ तर बऱ्यापैकी काय होतं असं म्हणजे कधी-कधी ध्यानीमनी पण नसत तर एवढी चिडचिड होते आणि कळतच नाही नंतर की काय कशावरून झालं हे असं. आपण त्या असा विचारच केला नव्हता. चांगल्या हेण जरी एखादी गोष्ट करायला गेलं ना तरी त्याच्यावरून काही ना काही होत. म असं वाटत नको आता काय करायला बसावं शांत, गप्प.
संपली का नाही मुलांची?
हो सुट्टीती आमची मी क्लासेस घेते. फस् टू टेन चे मग ते चालू झाले माझे परवापासून क्लासेस पण चालू झाले. मग तेच असत ते काय कुटुंबाच डिसिशन मग आपल्या मुलां
कशात तरी गुती राहायचं हा
कंटिन्युअसली गुणतात राहिला का म्हणजे समोर किती त्रास देत असला तरी आपण त्याच्याकडे लक्ष नाही देऊ शकत शेवटी ते कुठ तरी गप्पा बसावच लागत मग
बरोबर
च पण कुटुंब चांगलं चालतं याचणी कुटुंब चांगलं चालतं की आपण त्या व्यक्तीकडे खूपच म्हणजे असं ते वेगळच वातावरण निर्माण करण्याच्या शोधात असताना आपण आपल्या कामांच्या शोधत अस ना कि आपण त्या व्यक्तीचे कोणतेच प्लॅन सक्सेस नाही होत
बरोबर आणि ना मुलांमध्ये टीचिंगचा जॉब छान मु सग आप विसरून जातो ना बऱ्यापैकी त्यांच्याार होऊन जातो
आपण म्हणजे घरातलं काहीच नाही आपल्या लक्षात पण नाही काय झालं होत आपण जेव्हा परत घरा तथ तेव्हा आठवत
बाकी जेवण वगैरे झालं तुमचं हॅलो जेवण झालं का म्हणलं हा आवाज येतोय जेवण झालं
हो हो जेवण झालो जेवण झाल
हा हा हा झालं आम काय काम तुमच्या इथं पाण्याची काय परिस्थिती आहे उन्हाळा
आमच्याकडे उन्हाळा भरपूर आहे
आमच्याकडे पण आणि पाण्याचा तर प्रश्न खूपच गंभीर आहे
आमचं पण सेम येईल आमचं स काळी थोडा वेळ येत एक अर्धा तास येतं अर्ध्या तासानंतर हेऊन जातं
जात आम्हाला पण रोज सकाळी येत एक सोडतात आणि संध्याकाळी अर्धातच सोडतात आम्यावररंग
अच्छा आ इिकडे रसिकला राहतो ना
हम्म हम्म हम्म
माझी आहे एक मैत्र्रीण नाशिकची ती जरा चिडली आहे सध्या माझ्यावर त्या बोलत नाही माझ्याशी
हां ह
नाशिक छान आहे सिटी शहर मी आलेली
इकडेच आता नवीन हे झालेलं आहे आमच्याकडे अ गोदा पार्क म्हणून आहे तिथे खूप छान आहे असं म्हणजे खूप जण जाऊन आलेले आहे पण मी गेलेली नाही आज ते
अरे बापरे जाऊन यायचं ना आता उन्हाळ्याच्या सुट्टीत
सांगते काय कुटुंब म्हटलं की जबाबदार्या आधी का मग कुठेही फिरायला जा मग ते सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत असं वाटतं कि आपल्याला केव्हा आराम मिळेल
हा टाईमच नाही‌ भेटत सगळं बघत बसलं की
हम्म ह
मला ते हे बघायचं होतं. आली मी नाशिकला, पण स्वामींचं नाही का, त्र्यंबके श्वर. नाही, त्र्यंबकेश्वर नाही, काय म्हणतात ओ ते? अ हा, हा, स्वामी समर्थांचं.
इथे दिंडोरीलाय.
दिंडोरी -दिंडोरी. दिंड
हम्म
दिंडोरीला जायचं होतं. पण म्हणूनच तर आम्ही, त्र्यंबकेश्वरला गेलो. आणि वणीची देवी बघित आणि आलो परत.
तुमच्या तिथून हे जवळ आहे ना, वेरुळ -अजिंठा.
हो, फक्त तीस किलोमीटर आहे.
हां हो इथं गच्च व्यवस्थायत. बघण्या सारखंय.
हा, औरंगाबाद ऐतिहास
एकदम छान वातावरण असतं. पावसाळ्यात गेल्यावर तर, खूप छान असतं तिथे.
हो, हो, हो. हिस्टॉरिकल प्लेस. बावन्न दरवाज्यांचं शहर, भरपूर नावयत त्याला.
आणि लग्नाआधीची तिथं.
हम्म, हम्म.
हम्म
मस्तय तुमच. तुमचे पण
निवांत. आमचं घर मी नाही काय करत. मी घरातच असते. घर सांभाळणे.
कुटुंब पद् ध्ती तुमची चांगलीये. आमची पण व्यवस्थितये.
किती मिनिटं झाले आपले?
अ आता आपल्याकडे नऊ सेकंद बाकीय. तेवढे कम्प्लीट करायचे होते ना? बोलू आपण आता पुढच्या विषयावर, नंतर थोड्या वेळाने.
ठीकय, चलो बाय. हा, हा.
हो, ठीकय बाय - बाय.